का खाल्ला का ढोकळा होव का
हा
आप बसनेस कररा सग कचा हाव का शिवानीकरू ला अभ्यास आता शिवाना चांगली बोलून नाही का त्या सोबत
आं
शिवानी बोल नाही चांगली
नाही त रुजा इत नाही आम्ही खरंच गे नाही
हा त्याला आता कौश बडवले नाही सारखे त्याच्यामुळ
हम्म
तुला तर पाघत ढोळा जयश्री
आा
डोकळा बनता य तो का हो का दबऐस देसम पिठा केलास ना मला कस करता
वचा ाळीस पीठाचा पण जास्त
हा दायसपेठचल मंग गोड पाण केला अस नंतर पण दि मोरीच हम्म्म इनो पुडी बी लागते त्याला
हा होती ना खात्या सोड्याची आणि ग
हा कथसाठी वि चालतो मग त्याला हा हा
हम्म जाल साहेपाक
नाही ग खरांच आहे स्वातीचच बशीलाच होत
आज उंटला चिट्टी
त तिचं काम करली ते कार्याबर्च
फोनला बोलूली का
नाही असं नाही वेगळं काम येईल ते रेकर्डिंगचं काही तरी
हा का
म दघी पटपट काल पूर्ण का त पटपट काम झालं का आपल्याला ते काम नंतर
हा चार चार कॉल नाही
हा नाही पंधरा पंधरा कॉल ख ग स्वात
नाही म्हणजे विष आहे पण चार चार लानाचे दरू
ह हो का
समजा चार नाही चार तुमचे अस संध्याकाळी नाही राात का डबे
नाही ग संध्याकाळ नाही घरी सकाळीच करते एकटाम
हव का
हम्म
लंग फजताव तुम्ही
गणपती ते राड चाू राहात बरे काळी लोक
ह
कोणत गलं तर सोपं नाही माया्यातलं तुम्हाला का जाऊघडे घरचं ब असं वाटतं घरी पण घरचं बीघ जावठत करण
आम मग आज सगळ्या बोलताय का रामगोडस रा तो
होा
पणता सुकाचं नाही काम
ह ग कोणता करूनच पाहा म्हणत
ह भाजी होती पालकाची खची म मस् पोळी च केली नाही मग ढोकळायची केला नाग
चालत ना माझ आताच वेल आत भाजी पडेली कोोळ्यास कर नाही मला बी
मला ज पट कयची
पालकाची भाजी का
हम्म ते जास्त होते ना
हम्म छान लागत धपाठे हा ले
स्वात स्ोय प्रकारच म काय म्हणा आज
ह तल्ात विरती हम् काय कश हो न हा स्वती थोडा वेळ बरून काढते तर चालत कॉल चालतो का किती
दोन चार मिनिटं बोयला लागत म्हणे ना
तीन ठी
आं
ह का हा आ अगं काय अजू राला थांब ना काय म्हणती
दोन तीन मिनिटं बोयला लागत ना तरी चार पाच
हा हा तीन साहा मिनट झाल्या तशी
हा
स्ध ला आलच मी का चार कॉलला तर मग मग स्वतः सोबतच आल बोलण चार कॉल
हता का
स्वतःसोबत बघेल ते काही चार कॉल बोलणं माझे
नाही आज केले का म्हणलं
हा यच हो कॉलिंगच नाका बोल मण बघ दुसरं का प मारा मणती
होा का
हा
मी तुम्हाला दिस माहिती होते मण आता ह्या बोलवाय
हा हा
क्वाणीच अस दुसरं म्हणजे चालतच
त्यांचा मा प्पा आहे झाल कारच जेवण
तरलिड अकळच नित याळे्यावनी
हा का आवडतस तिला
जेवचा पत्का नि आवडतो
चांगले तर ते छान लागतं ना डॉक जायला लागतो
हम्म
मेघरीन त उद्याग्या
होा येत तुम्हाला
हा येत मला बी
ह का
हूं त तू्याकड ते आहे कां त्यांच पात्र कशात करते तू डब्यात करते का?
आहो मी कढई मधी पातेल ठेवते. अ नई ते डबा ना कडई मधी
हा मी तरस करते मंग माझ्याकड ते पात्र नाही करायचं.
ते पात्र नाही पण याच्यात पण भारी होतो ना
होतो होतो त्याच्यात बी भारी होतो.
कुकर चिरात देईना.
हा कुकज आपलेली भेटलेले ते ओवमचे
हा फक्त ते कुकरच्या डब्याला ना कोणती मी पार काही असो त्याच्यावर ना वाफ जाऊन नि द्याला लागत. ते चांगलं पॅक ठेवाला लागत.
हो
हम्म मंग भारी होतो नय काहीच नाही गेला त्याच्या ननं असानं हो मस्त फुगला टम्म लगी
होव का, तू दळण का येतनी गावामध्ये गिरणी घेतली का तू घरगुती आता
हां
हाव का बरंय वजनं न्याआण
घेतली की आमी मं कित दिवस झाले घेतलीला
टाकणे डाब्यासाठी लय पीठ लागतं.
हाव ते लहान पोराला
हाव ना आपल्या घरगुती घरच्यापुरतीच किती मध्ये घेतली ती ग तवा
चौदा
चौदा मध्ये घेतली होती का बरंय. लय बारा बारा दळण घेऊन पळायला लागत असणं बी हा का
हम्म चौदा मध्ये येऊन जाईन तुम्हाला ती चौदा साडे चौदा
का घेऊन टाकिण्या कधी
घेऊन घ्या.
हो नाही दळण बी बाहेर कोणी आपल्याला जेव्हा वेळ लागत पीठ कोणी दळून देत नाही लय कायये दळाचा
बाहेर बी तुमच्याकड काय बाहेर नकाकू मी दम दिल्यात त्याला पण मग घरत त वाजनी
नाही बाई घरचं बाहेरचं कायच कोणं दळीत मायां घरचं माय माग किती काम राहतं हे ब्लाऊज आणि फक्त घरचं निघलं बस झालं आपल्याला नाही असं बाहेरून दळण आणाच म्हणते मी कोणी देत नाय म्हणलं लवकर दळूनशानी असं
हाव
दळून विकाचय बुजून तुम्हाला हम्म
दळण देत नाही सुई ना
इकतच सगळं तुम्हाला जास्
मंग काय ये वावरत नाही व जास्त हा
हम्म तुम्हाला गंगा होती यात पण सोयच नाय पाण्याचीनी काय
पाण्याचीच सोय नाय नगं नी त मग वारताच पडत आसन मंग काय करते पाणीच नाय ना गं
हम्म बघा नं नायत मंग त्या जमणी असती दोघांमिळून विहीर कराला पण मंग त्यानीं इंटनं
येईल नावावर वरून नावावर येईल बी विहीर मधीच सरकरी करून घ्या नाय करून घ्या नाय एक नाही तरी बी त्याला घरून तीन चार लाख रुपये लावाव लागतय म्हणत ना
हम्म हा मंग पण मंग त्याला अजून नं
मग बादम येत बादम येते वाटतं पण लइ लोचे आहेत त्याची बी. पण जाऊ दे मग करून घेऊ.
हा ताईच्या ह्याच्यावर अन ती
हम्म, ज्याचं नाव असलं की
मग त्यांच्या हेच्यात पडन ते बी.
हाव.
पूशेच्या माग बी जळक लागतंय
जळकच लागू राहीलंय एक सारखं.
हो ना, बदा बदा आलं आणि उडून गेलो ना, मग ते तरी मळ्यातलं काम होतं ग.
काही शिवाय ना इतकं गवत झाला आमच्या याच्यात लय लंदा सगले पडिक आहे आता.
हाव, मला ते निंदाला पण म्हणलं, ते म्हणलं की मध्ये बी देऊन टाकू औषध मारू. काय करती?
हा.
आता कसं सगळी लोकं औषधच मारूले.
औषध मारायचं का मग?
हा, द्यावं औषध मारून, मग काय करती?
निंदाला बि पैसे घेते, घेते तीन चार हजार म्हणून.
हा, मग गवत नाही जास्त पण तरी दोन एक हजार पत घेईन पण मग त्यापेक्षा दीड एक हजार रुपये खर्च आहे ना, औषध मारायला सात एकशे रूपयेला पुडी भेटती. पाच सहा
हा सहा एक टाके लागतो का?
हा सहा सात लागले तर मग काही नाही तीनशे चारशे रुपये होईन तर लइत लय.
पण बाई.
हा, हजार बाराशे रुपये लागन तरी बी दोन्ही मिळून.
हाव. दीड एक हजार धरुन घ्या समजा.
हा, पुडी आणून ठेविल्या मी आता मारून घेऊ उद्या परवा.
होव का?
हम्म.
आ परवा देईन ना मारून.
हा.
पण पाणी आ
पाणी द्यायला देऊन द्याला लागत, आज विहिरी वर तर नाही संंदीप,
हा ते नाही की.
त्यांना म्हणले तुम्ही आज ते म्हणे परवा दिवशी मारीन म्हणे, उद्या त्यांचं घरचं मारायचं आहे वाटतं त्यांना.
हाव का, काय टाकी घेता मग?
विचारलं नाही मी का घेतलं तुम्हाला तर मागच्या वर्षी पन्नास रुपये दिले, हाय का ना.
पन्नास रुपयेच घेईन बाई.
हाव,
आओ लय वेळ लागती ती मारायला.
हम्म.
तुमचे पोरगं नारासारखे पण मारा लागतेल ना तो.
त्या काय जमतंय मारायला?
नाही जमाचं?
माराच नाही तर करी काय त्या. त्यानी ज्वर म्हणायं कामराचा शमला.
हम्म पण मग आता तििक तरी बाई काम मग.
हा जादा जरा जास्त वावर असत मग जास्त करा लागला अस.
हम.
तरी आपल्या व पाहिलंय मी कामाने खिरती पोरातली आावकडी पोरायचं.
टयनी काही बा पाारल.
जाऊ. चांगलाच पोस आला बा इकडे गावाकडडे तिकडे यायला आलाच ना आता म्याकडे.
हा आला ना. गिरिक. ना तर खायचा टाइम ह खायचा टाइम झाला.
हा तसो आहे पग पाणी करां लागणार त ली.
ह ना.
मी बाजीनी केली पळस केले नसत. एक दोन दपट ठेव का हे झाले आपली दहा मिनटं.
हा बरोबर.
त कोण असं.
हां हां.
हा.